ह.
हॅलो,
हा बोला म्हटलं.
ह. जेवन दिवन. झालेय म्हटलं जेव ना.
नाही कय देऊ
हा हा हा. ब त्या म्हटलं चला त्यांच्याशी बोलून घेऊ कधीचा फोन केला गेला आणि
हो हो तुम्ही फोन लावत नाही कामामध्ये सतत बिझी
अहो बाई कामाचेवढे राहात ना कशाच जमतं.
हम्म.
शेतीचे व
काय नाही फोन हा फोन भीडित नाही हो भरो लावायला फोन-
मुलं फोन पाहत राहता शाळेतून आल्यावर तर फोनच भेटत नाही.
कोणीतरी म्हणजे दोन तीन महिन्यातून एखाद वे दिला तर दिला तो फोन फोनवर तर डयरेटेतथे ना जो ज एका एका रुमानमध्ये घीऊन बसते
तेच राहत
माणसांसं म बोलती तू जाणी का म्हणेून आ्खा दिवस
फोन असल्यावर खरंच पाहत नाही बोलत नाही
आपणच घरके मलाश या रूमातून त्या रूमात त्या रूमातून त्या रूमात पण एकही बोलत नाही.
हम्म ते पूर्ण फोन मध्ये मग्न राहता.
ह एकाला पण त्या ए आरा म्हणा चहा घेतो का ए आरा म्हणा पाणी घेतो आपण उलटो ते चहा पाणी त्यांच्या हुमानमध्ये सलाार जावा.
हा. तेच मग तेचून गेले या फोनांमुळे.
हम्म. आवाजऊ एक काळा सुद्धा ऐक येत नाही आवाज जर दिला ना झाले का ऐकायला येत नाही.
मीडियाला जास्त महत्त्व देता मुलं
हा आम अघड फोन आणत फोनच बंद करून टाकायला पाहिजे खरं
हा.
हम्म हम्म.
पण आपल्याला जर एखाद्या मैत्रिणीचा फोन आला ना तर ते फ जायरेट खातात धरून आणि. म्हणजे आपल्याला सांगले तुम्ही बोला आणि लगे अस ना झालं का बोलणं झालं का बोलणं असं खरच आपल्याला
माझा मुलगा काय करतो जर फोन आला ना कुणाचा
हम्.
त्याचं काही चालू रा ना स्पीकर ऑन करतो मला सांगतो तू बस इथे
हा आमचा विचारच ना.
आपलं बोलण चालतं
आमचे बी तसेच करत आहे ना.
हम्म असय.
चिकूूनकू आपल्याला इ्चार आहे कर ते आवड पटकन झाल्या का आवड पटकन झाल्या का हे करत ते.
हम्म. तेचे त्यांच त्यांना घाई होऊन जाते.
हम्म.
त्यांना नुसती काही घेऊन जाते.
मझ अभ्यास आताी मोबाईल लागेच अभ्यास करायला मोबाईल ज होचोस नाही.
हम्म.
हो.
तेच आहे ना आता मुलांना पण अभ्यासाला पण फोनची सवय होऊन गेली हो.
हा.
हे ऑनलाईन ऑनलाईन त्याच्यामुळे आहे ना मुलांना असं. नुसता बुक मधून अभ्यास करायला खूप जीवावर येतं.
हम्म तुमचा आवडच साय प
हो स्वयंपाक झाला आता जेव जेवणच करायचे म्हटलं चला त्यां बून घेऊन मग म्हट जे मुलां झा. दोघं मुलंला आणला आणि त्यांना लवकर लागतो स्वयंपाक एका साईड ला करते एका साईडला त्यांना जेवणाला लिहून देते.
हम् हम् आमच्या पोर शेजारी जेऊ ना आम्ही जवळ बाकी आहे.
हो हो.
कर हो. अग बाहेर गेले होते ते ळ घ्यायला आणलं मग पाहिली बर कुठून आणलं काय माहिती ह.
हम्म हम्म. काय भाऊ आणलो.
ते चार हजार रुपये पाहिली. चार हजार चारश हा चार हजार चारशी.
चांगलं झालं चांगलं भेटलं नाव मग
हा.
काही माग नाही ना एवढं.
म का गावात पण त्याच्या लाल लाल.
लाल आहे का आणि मग कोणत कंपनी वगैरे कोणती त्याची
आणि तेी घर घुतीच पण मग दुकानाच बसलच वाज.
हो का.
हम्म.
मस्त असा लाल कलर राहिला का मग ते पियाणं भारी राहतं.
हा एकदम भारी बीया ना. बया ना एकदम भारी म्हटलं. मण माा लाावल्या हा लाावल्यावर समज
हम्म हम्म हम्. असे.
आता काय एढ फर्स्ट टाइम घेतला आम्ही आम्ही कधी घेतत नव्हतो. घर हा घरतस हा घरतस रातो आमतो वाले
हा हा हा.
या होत आमचा होला दंपतींशीेत पण मग पावसान भिजून गेलं ही पोरकीी होती घरी राणी मग तिला काय कापता आलं नाही ते मग वरच पडलेलं होत ते मगजे पूर्ण वर लवऊून गेलं.
आम्ही पण डोले लावले होते भरपूर बर का पण मग यावेेळेस चायना मधमाखींचं प्रमाणच खूप कमी होतं. मधमागींचं प्रमाण इतकं कमी होतं ना. तर ते असं चांगलं आलेच नाही ती गोंडी असे चांगले असे भरलेच गेले नाही.
हा फुले ह्याज्यात ह
हा. मधमाशांमुळे.
मी तर डायरेक्ट फेकून दिलं ते घरत उरे हो आल तर ते फेकून दिलं आणि आता विकत आणलं मग.
हम्म असं आहे आणि मग मागच्या वेळी काही महाग होते का बाई ते रो ओळे.
हम्म ब का्गोत
दहा हजार रुपये पाहिली.
हा मी आता बी तेच हे ना गावात तेच हे. आमच्या गावात आठ नऊ हजार रुपये. ह आठ नऊ हजार रुपये पाहिले आहे पण मग आम्ही नाही घेतलं आम्हाला एकून सांगितलं माय बाबा नी ह
हम्म हम् हम्म.
का म्हणे उडे मी घेऊन देईल म्हणे मग याना म्हटलं जा घेऊन देईऊ राहिला तो. ंत
हो मग काय थोडं कमी मध्ये भेटलं म्हणजे आपला बी दोन पैशाचा फायदा होतो.
आणि गाव कोठ देवूळ आहे ना चांगलं राात बी नाई.
हा हा
फसून देते फसून देते उळ्याबद्दल.
मग फसवून देताना पण मग आम्ही मागच्या वर्षी पण एवढं घेतलं ना बाई आम्ही आज असं म्हणजे पुण्या्याचा एक पण पुढा घेतला नव्हता पूर्ण असं घर घरा चुळे घेतलं होत.
नाही काय काय चांगलं क्वालिटीचे
हम् क्वालिटीचे एकदम आणि फसलो नाही बरं का एकाहि याच्यात आणि आमच्या शेजारीचे आहे ना बऱ्याच जणांनी घेतले ते पुढ्याचे होते.
ह हा.
पुढ्यायाचे होते तर त्यांचे ते लाल निघून गेले.
हा पुण्या्याचेी म्हणजे फसवीगिरी करणारे भरपूर लोक येतो आता.
एकी म्हणजे शेजारी ते कंपनी वाला बी जवळ राहतो कंपनीत काम तो तो शेजारचाच मुलगा त्याच्याकडूनच सर्व शेजऱ्यांनी घेतलं.
हम् हम्.
त्याच्याकडूनच सर्व शेजाऱ्यांनी घेतलं आण सर्वांचे तेला लाल निघून गेले.
ते होऊन जातं ना एखाद्या वेळेस मग.
हम्म सर्वांचे लाल निघून गेले तर असा डोक्याला ताणून गेला. पण मग काही नाही ओ कंपनी वाल्यांनी बि काही भरपाई वगैरे काहीच दिली नाही.
काय कितीेत बद बन जाते
हम्म काहीच नाही दिलं मग असं जर शेतकऱ्याचं एवढं नुकसान झालं तर कंपनी वाल्यांनी बी काहीतरी द्यायला पाहिे होतं ना.
हम्म हम्
आता काही का होईना त्यांचे जर उन्हाणी कांदे राहिले असते त्यांनी दोन तीन महिने राहू दिले असते. ते आता थोडा भाव वाढून गेलेला आहे.
हम्म हम्म
आता भाव वाढला म्हणजे मग त्यांचं काही काव होईना. एकचे दोन झाले असते ना पण कंपनी वाल्यांमुळे ते दिवस गेले ना.
तेच ना मग
कंपनीमुळे दिवस गेले ना कंपनीने त्यांना आर्थिक सहाय करायला पाहिजे होंत काहीतरी पण काहीच गेलं नाही.
आता बरं आहे बा पंचवीशे सव्वीसशे रुपये जायला लागले कांदे.
हो ना आता बरं भाव वाढलेले आहे ना.
पण मग लोकांना मोठे झाल होत आपल्याला पाहिजे ना.
मग.
तुमची असच ना काधे कानी.
मग आहेत ना आमचे आमचे वेगन अडीच एकर कांदे लावलेले होते आम्ही म्हणजे म एक हेक्टर.
चालतं.
पण आहे ना तर इतकं व्हरेज कमी आलं ना.
खूपच गडायरेक्ट चार टारल्या कांद्या आले फक्त एक एकटर मध्ये.
ब.
बस काहीच नाही डायरेक्ट इतकी दमाई ते पूर्ण खर्च वाया गेलेला आहे ह्यावेळेस असे.
आमच्याकडे असे म्हणजे बरेचसे शेतकरी बर का एक एककरर मती ना आणि बारा बारा तेरा तेरा टाग घ्या कांदे काढायचे.
आमचं सांगते मी तीन चार वर्षापूर्वी आहे ना एक एकरमध्येध्ये आमची अकरा अठरालच्या पुढेच कांदीे येत होती.
हम्म.
दोन तीन वर्ष आध इतक उत्पन्ना घट झाली ना.
तात.
काहीच नाही डायरेक्ट पाच टक्के उत्पन्न येत आहे फक्त शंभर टक्क्यामधल.
इतका लॉसमध्ये.
हम् इतकं लॉसमध्ये आहे डायरेक्ट. फक्त खर्च आहे आपण करायचा तो काढाचा करायचा.
ह दुसरं म्हणजे एक रुप एक रुपय एक रुपयया पण लिघत नाही बस.
अजिब बात नाही नफा डायरेक्ट नाही फक्त आपण जेवढं टाकत
हॅलो. पा पाहिे.
काय राहत का हो तसं काही मग?
खरंच जात बर का. हम नाही खरं स आता नाही. खरं कुठरी कुठतरी पा बा असं.
आम्हाला एक दोन जण तसेच बोलले की तुम्ही बघा ब कुठ कुठेतरी? ऑलाईन काम कर.
आाम्हाला आहेना खरं सांगू. चौदा चौदा ते पंधरा वर्ष आहे ना दारीक उत्पन्न कवडी मोल नव्हतो बरं का उलटा आमचा खर्च व्हायचा. पण मग आता आम्ही थोडस ह थोडस बाहेर दाखवलं ना.
हा हा हा.
शभ लात क हितके फरक पडला बा.
म दाडी कला. आमचं आहे का वे म्हणज मा्या मिस्टरांचं पण माझं पण मी सांगते म्हणजे तुम्हाला आमच दोघांं कसं आहे. आम्हाला असं कोणी या गोष्टी भरपूर जण सांगता पण मग मी पण त्या अंधश्र म्हणून सडून देत आणि ते पण अंधश्रद्धा म्हणून ते सडून देतम्ही दोघ ज अंधश्रद्धा ते मनावर घेत नाही.
हा मार मिस्टरना काही पटतच नाही.
नाही ना मग आमचं बी तेच आहे तोच प्रॉब्लेम आहे मग आमचा पण.
आणि मला म्हणजे मला मुळात मला खरंच पटत नाही कोणाचं.
हो ना.
हो.
मग तुम्ही कुठे पाहिलं होतं का? दाखवलं होत
हा मग पाहिले ना, पाहिले ना,
मग तुम्हा रिझल्ट आला बुवा
हा
हम्म हम्
कॉल येतोय ताई मी थोड्यावेळात लावू का तुम्हाला फोन?
बरं चालेल चला
हा.
हो हो चालेल